हा येतोय काय ग माझा आवाज
हो येतोय ना बोल ना काय झालं ग काय चाललंय
काही नाही बघ चाललंय निवाण तुझं काय चाललंय
काही नाही बस मजेत पाण्याचा प्रॉब्लेम आहे बाई आमच्या इकडे
बाई आमच्याकडे पण आहे पाण्याचा प्रॉब्लेम
तरी पण म्हणजे हा बोल ना
म्हणजे तस आमच्याकडे एक पर्याय असतो इथे म्हणजे स सकाळी येतं नगरपालिकेचं पाणी साडे सहा ला आता दोन तीन दिवस आलं नाही पण आमची ते म्हणजे जी सोसायटी आहे त्यांची एक विहीर आहे अशी अ त्याच म पा चालात संध्याकाळी म्हणजे निद तुम्ही वापरासाठी म्हणजे काही कामासाठी तरी तुम्ही वापरू शकता तेवढं तरी आहे पियायचं पाणी तर नगरपालिकेचं आलं तरच नाही तर मग आता ते दार वगैरे भेटतातच म्हणा
हा हा हा
ा लागतो तो खूप पाण्या प्रब्लेम आहे पाऊसच पडत नाही वेळेवर तर काय करणार
नाहीयगो तरी पण म्हणजे मला तरी वाटत की म्हणजे बाकीच्यापेक्षा तरी आमच व्यवस् तथे म्हणजे आम्हाला एवढे प्रॉब्लेम येत नाही आता बघ ना भर उन्हाळ्यात आम्हाला पाण्याच पाण्याची अजिबात कमतरता नव्हती पण आता हे दोन तीन दिवस झालं ते. पाणी टंचाई म्हणून नाहीये आमच्या इकडे पण म्हणजे काय होतय की लोकांनी मेंटेनन्स वगैरे दिलेलं नाहीये तर मग ते थोडस बंद करून ठेवायले सकाळ सकाळी म्हणजे सकाळी सगळ्यांना अ नोकरीच्या टायमाला जायची पळायची घ असते सगळ्यांना सकाळ सकाळी आणि त्या वेळेतच ते बंद करून ठेवायला लागले तर.
हो हो आता काय ते लोक बोलत. ना काहीतरी पर्याय पाहिजेच ना त्यांचे पैसे मागायला म्हणल्यावरती.
हो. नाही आणि अजून काय आम्हाला म्हणजे महानगरपालिकेचं पाणी आहे आणि आमचं सोसायटीच पण बोर वेले का काय काय माहिती बाई. पण म्हणजे आम्हाला तरी पाणी नाही असं कधीच होत नाही म्हणजे आधी मी राहायचे ना तिकडे अ दुसऱ्या रूमवररती तिकडे होतं बोर होता बाई आणि त्याचे नेहमीच प्रॉब्लेम असायचे. अ कधी वायर जळायचं कधी डीपी जळायच कधी मोटर जळ कधी काय कोणी मेंटेनन्स देत नसायचं खूप प्रॉब्लेम होत आता खूप चांगलं आहे बाई तरी इकडे.
हो आम्हाला कसं ग आम्हाला डायरेक्ट म्हणजे नर्मदेचं पाणी येतं इथे. अ त्यामुळे म्हणजे एवढा म्हणजे कधी आम्हाला त्रास नाही झाला. पण मध्ये ती जी पाईपलाईन होती तीच तुटली होती तर चार दिवस पाणी नव्हतं आलं. मग मी कस मला सवयच आहे म्हणजे वा आहे पण मी एक्स्ट्रा दोन तीन हंडे भरून ठेवते. कारण की पहिल्यापासून सवय आहे कारण की पावसात कसं पाणी गडूळ वगैरे येतं ना. त्यामुळे मग मी भरून ठेवते कारण की लहान मुल आहे घरातोगंच गडूळ पाणी आल्यावरती मग ्हा त. झाला ना पाणी पिण्याच्या बाबतीत कारण की अ ते चार हंडे तरी किती पुरणार ना ग कारण की लहान मुलं त्यामुळे घरात जेवण बनवायला म्हण कशाला ना कशाला पियला पाणी पाण्याचा वापर होतच हो. बोल काय बोलते सजे
काही नाही अगतच म्हणजे नाही का आम्ही पण भरून ठेवलं पण ते ना सारखं गढरूळ पाणीच यायचं मग ते नाही हे होत ग म्हणजे आणि आम्हाला वा बसवायचं होतं पण मग काय वरची टाकी कधी धुत नाही शेवटी त्याच्यात तळ्यात झालेल्या आहेतेत आणि मग नेहमी नाही धूत म्हटल्यानंतर मग त्याच्यानंतर ऐकवा जरी म्हटलं तरी नाही इच्छा होत ग मग तिकडे आपल्या डोळ्याच्या मागे काही करत अस ना पण अस हो. म्ह मग मला इथे आणून देतात ते जारवाला लावलेलं आहे मी मला मी तिसऱ्या मजल्यावर राहते ना तर मला ते तिसऱ्या मज ल्यावर दारात जार आणून देतात.
हम् हम् ह.
नाही आमची तर कसं आमची वैयक्तिकच आहे टाकी म्हणजे दोन टाक्या आहेत एक. पियायसाठीठी वेगळे आहे एक वापरासाठी त्यामुळे ते वा पहिल्यापासून लावलेलंच आहे. कारण की आमचं असं रो हाऊस सारखं घर आहे ग म्हणजे असं. चार माळ्याच स्वतःचच आहे त्यामुळे काय आम्हाला म्हणजे- दुसऱ्यांवरती अवलंबून राहायला लागत नाही. आणि ते बोलतेच ते बरोबर आहे कारण की शहरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण किती व्हिडिओज बघतो की म्हणजे त्या ॅक्वा मध्ये ती घाण साटलेली असते लोक त्याच स् सफाई वगैरे करत नाही. म्हणजे खूप विचित्र प्रकार आहे तो ऐकवाचा पण
नाही ते तर आहेच मग म आम्हाला तेच वाटत होतं इथं आहे बरं का आमच्या इ. तेच म्हणजे दोन चार लोकांनी बसून घेतलेलं आहे पण मग तेच होतं की म्हणजे वरची टाकी कॉमनमध्येध्ये सगळ्यांमध्ये आहे तर ते कुणी जास्त काही लक्ष देत नाही मग आपण तरी कुठे काय बोलू शकतो ना एकटेच कोण काय करणारे आणि छोटे असल्यावर
सगळ्यांचे विचार घ्यावे लागतात.
हो म्हणजे कसं आहे इथं भरपूर अशा हे आहेत बिल्डिंग्स आहेत आणि रो हऊस आहेत रो हऊस वाल्यांचं कसं तुमच्या सारखं आहे म्हणजे सेपरेट आहे त्यांचं.
हा बरोबर
पाणी चालू करू शकतात बंद करू शकतात हा. आणि आमचं कस आता बिल्डिंगमध्येध्ये म्हटल्यानंतर सगळ्या फ्लॅटवाल्यांचे परमिशन पाहिजे त्याला त्यांची परवानगी असल्याशिवाय बाकी काहीच म्हणजे सगळ्यांच जर हो असेल तरच पुढच काही गोष्ट करता येते नाहीतर कुठलीच गोष्ट करता येत नाही
हा म्हणजे समविचारानेच करावं लागतं ते जे काही जे मेन कर्मचारी आहेत. ठरवतील त्याप्रमाणेच तुम्हाला वागाय लागतं. पण अगं अ गावा मध्ये खेड्यांमध्ये खूप प्रॉब्लेम होतायत हे पाण्या चे कारणकी म्हणजे माझं गाव तरी सर्वगुण संपन्न आहे. म्हणजे आमच्या गावात तलाव वगैरे आहे त्यामुळे तिथे कधी पिण्याच्या पाण्याचे झाले नाय. पण माझ्या मामाचं जे गाव आहे. तिथे कसं ग ते बोर वगैरे असतंना बोरवेल म्हंतात माहिते तिथून पाणी वग गरे आणाय लागत म्हंजे तेवढा वि कसित नाहीये ते गाव तर तिथे पाण्याचे एवढे त्रास आहेतना. म्हंजे पियायचं पाणी कारणकी वापरायला भरपूर भेटतं पाणी मन वि रित्न आनतात. किंवा गावाकडे विहिरी वगैरे असतात पण पियायला पाणी ते योग्य नसतंना. तर तिथे खूप त्या लोकांना त्रास होतो म्हंजे माझी मामी वगैरे ना. अशे हंडे घेऊन जायाची त्या बोरवेल वरती तिथून भरूण आणायचे नाहीतर माझा मामा म अ त्या सायकलीला नसतात का अशे अडकवायचे असतात बघ. एका वेळी तुम्ही तीनतीन चारचार कळश्या त्याला अडकून पाणी घेऊन याल तसं असं म झा मामा आनायचा आता थोडीशी सुधारणा झाले. पण आम्ही लहानपणी जेव्हां मामाकडे जायाचो खूप तिथे प्रॉब्लेम असायचे.
हम्म आणि अगं आमच्या इथे कसंय म्हंजे आता अ म्हंजे कचऱ्यावाली कचऱ्यावालेपण बाहेरच येतात तिथे दारात ठेवून द्यायचा आणि जार पण बाहेर ठेवून द्यायचा म ते आणून ठेवतात पण इथे ना मेंटेनन्स खूप आहे बग चौदा हजार मेंटेनन्स केलंय त्यांनी आणि आधीच्या रूमवर हो हो आणि म्हंजे आम्हाला तरी चौदा आहे कारण आम्हाला लिफ्ट नाहीये इथे. आणि पलीकडच्या बिल्डिंगला लिफ्टे तर त्यांना अठरा हजार मेंटेनन्स केलंय.
अरे बापरे मग काय आणि त्याप्रमाणे सोयी पन देत नईतना.
नई त्याप्रमाणे सोईतर नाईयेतच म्हंजे आता चाल्लंय. चाललंय थोडं थोडं हळूहळू. समजा य वरती सोलार बसवायचं म्हणतात मग कॉमनचं लाईट बिल हे ते सगळ. त्याच्यामध्येच घेतातना. जे बिल्डिंगमदे जे लाईट्स वगैरे असतात किंवा पाण्याला मोटर वगैरे चालू करतात. ते सगळं त्याच्यामध्येच येतंम हां. कचऱ्यावाली बाई म्हणा त्यांची पेमेंटं सिक्युरिटी गार्ड हे ते. सगळं त्याच्यातच अस्त.
नाई ग पाण्यामुळे सगळीकडेच त्रास होतो लोकांना कारणकी पाणी एक अशी वस्तू आहे की म्हंजे त्याला पैशे नाय द्यायलागतना लोकांना मनू म्हणून लोकांना त्याची किंमत राहिली नाहीये. अस्स झालंय.
न्हाईग म्हंजे आम्ही तर इथे आम्हाला कध्धीच अस एकदा सुद्धा ते अ काय बोलता टँकर पाण्याचा आणायची गरज नाय पडली. पण आम्ही बघतो ना इकडे आता अ आजूबाजूचे. आमची येवढी सोसायटी सोडली तर बाकीकडे सगळीकडे टँ कर येतात म्हणजे उन्हाळ्यात् त् सगळीकडे टँकर बोलवावंच लागतात त्यांना पर्यायच नाहीये दुसरा.
मगकाय नाय नाय अगदी बरोबर उन्हाळ्यातच जास्त त्रास होतो कारण की माझं माहेर मुंबईतला आहे. तर मागे मुंबईमध्ये जेव्हा अ म् म्हंजे उन्हाळा होताना. तेंव्हा मम्मी आमची सांगत होती म्हंजे पंपि् पाणीच आलं नाय चार पाच दिवस आण् तिथे कसंग म्हंजे वाहतं पाणी होतं त्यांच्याड चोवीस तास यायचं पाणी. त्यामुळ त्यांना अशी सवयच नायना की एक्स्ट्रा म्हंजे असं भरून ठेवावं किंवा काय. आणि काही सांगिटलं नायत की तुमचं पाणी जाणारय वगैरे आणि अचानक गेलं. तर ते लोक चार दिवस बाहेरच जेवत होते कारण की च जेवण बाहेरून आणलं तरी ती भांडी तर घासायला पाणी पाहिजेल ना मग एवढी हालत खराब झालेली आणि खूप ठिकाणी मागे मुंबईत पाणी नव्हतं त्याच्यानंतर जो पाऊस पडला त्यामुळे जरा धरणात पाण्याची वाढ झाली आणि मग आ आता जरा व्यवस्थित चालले नाही तर शहराच्या ठिकाणी जास्त प्रॉब्लेम होतो पाण्याचा मस्त
अग कस आहे म्हणजे गावाकड कसं हित नाही तर त तर आपण डायरेक्टली कळशी हंडा म्हणा कॅन म्हणा घेऊन जाऊ शकतो पण इथे तसं नाही नाझा इथं कुठं जायचं म्हटलं तर पाण्याचे सुद्धा पैसे मोजावे लागतात
अगदीच अगदीच कारण की त्या गोष्टीला तुम्हाला द्यावंच लागतं ना सगळं आणि आपल्याला पाणी पण तेवढं स्वच्छ आलं तर काही नाही ग अमुक वेळा पाणी एवढं घाण आहे त्यांना कि असं वाटत अरे काय म्हणजे मग त्याला शुद्ध करायला किती वेळ जातो
हो बरोबर आहे आणि अगं म्हणजे मला आम्हाला माहिती आहे की त्या तो जारवाला आहे का तो आम्हाला व्यवस्थित पाणी फिल्टर करून देतच नाहीे ते फिल्टर होतच नाही ऍक्च्युली पण आता काय करते मग कोण एवढ्यावरती तिसऱ्या मजल्यावर एवढ्या पायऱ्या चढून कोण मग जो देतोय त्याच्यात समाधाने राहावं लागतं काय करावं म्हणजे बिना फिल्टर पाण्याचे सुद्धा पैसे द्यावा लागायला लागलेत
हा म्हणजे त्याची आणि बोलत आता कितीतरी लोक बोलतात की भविष्यात एवढी पाणी टंचा येल त्यामुळे पाण्याचा वापर होईल तेवढा कमी करा नाहीतर आता कसं आहे लोकांना किंमत नाही पण भविष्यात जर आपण बघतो कितीतरी असे देश आहेत कि ती लोक गढूळ पाणी जे असतात त्याला फिल्टर म्हणजे त्या कपड्यातन दोन तीन कपड्यातून असं टाकून टाकून मग ते ् पाणी करून पितात पण आपले इथे सुदैवान आपला देश चांगला आहे की आपल्याला एवढी घहण परिस्थिती आली नाही पण जर आपण त्याची किंमत नाही केली तर भविष्यात ह्याचे परिणाम खूप ख गंभीर होतील असं म्हणजे मला वाटतंय
हो ग ते तर होऊच शकत म्हणजे आपण म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जर फुकट मिळत असेल त्याची किंमत नाही केली ना मग त ज त्या त्याची जेव्हा कमतरता असते तेव्हाच त्याचं मूल्य आपल्याला कळतं ते तर आहेच कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत झाल्या
ऑक्सिजनच घे ना आपल्याला ऑक्सिजनला पैसे मोजावे लागतात का तरी मग मोजायला लागत नाही फुकट आहे म्हणून लोक आपली तोडतायत धडाझड झाडे चोडतायत काय त्याच हे नाही काय नाही पण त्याचे किती हवामानावरती जागतिक म्हणजे बोलतात ना तापमानाची पातळी किती हलते तर बघतो आपण कितीतरी ठिकाण हा पावसाचा प्रॉब्लेम होतोय आता अखखा जुलै महिन गेला तरी पावसाचा अजून प त्या नाही मध्ये एकदा सर आली तेवढीच
अगं आमच्याकडे आहे दोन दिवस झाला आमच्याकडे सारखा पडतोय म्हणजे आता आहे सुरुवातीला पडला होता मध्ये मध्ये नव्हता आता परत चालू झालाय दोन दिवसापासून
हो पण अगोदरच्या तुलनेत तर कमीच झालाय ना ग आपण लहान होतो तेव्हा आपण तीन महिने पूर्ण पाऊस बघायचो
हो ते आहे बरं म्हणजे कधी कधी आम्हाला ते आठवतं बघ महालक्ष्मीच्या टायमाला ना आम थोडंसं माळदचं घर होतं तर त्यावेेळेला असं ते पूर्ण गळायचं आणि मग त्याच्यानंतर त्याचं नवीन बांध काम केलंच आमचं त्याच्यावर स्लॅब टाकलं आम्ही दुसरीकडे राहायला गेलो तसं झालं पण त्यावेेळेला तिथ आम्ही महालक्ष्मी मांडायचो ना तर पूर्ण घरात पाणी व्हायचं आणि तीन तीन चार चार पाच पाच दिवस सलग पाऊस राहायचा
हा तेच म चाल तर ठीक आहे बघ होता होईल तेवढा आपण पण पाण्याचा वापर कमी करू आणि थोडीफार मदत करू पर्यावरणाला
हो चालेल ना करूया हो हो करते मी नंतर ठेवते
हो चल ठेवते बा